हो हॅलो हो येत येतोय आवाज येतोय तुम्हाला
हा येतोय
हा श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ
होय आलात का जाऊन अक्कलकोट ला
नाहीय ना गेलो यंदा पुढल्या वर्षी जायचं
अच्छा आम्ही गेल्या वर्षी जाऊन आलो होतो
हा गेल्या वर्षी जाणार होत तो पण म्हणटलं आपण काय फिरतच राहीन आईला जाऊन देवावं त्यामुळ आम्ही नाही गेलो
वा मस्त होय छान मस्त वाटलं मला अक्कलकोटला गेलो होतो होय होय आम्ही पण हो आम्ही पण खूप छान आहे हो गेल्यावर एवढं प्रसन्न वाटत ना
हा ना मी बऱ्याच जणांकडन ऐकले मस्त वाटत तिथे गेल्यानंतर
आम्ही अ गेलो पहाटेच आणि मग आम्ही सगळं ते आवरून नाश्ता कर पण आवरून आंघोळ वगैरे करून आम्ही स्वामींच्या दर्शनाला गेलो पण खरंच आम्हाला स्वामींनी इतकं छान छान दर्शन दिलं ना म्हणजे नव्हती एवढी आणि नंतर एवढी गर्दी झाली म्हणजे असं मी म्हटलं स्वामी आम्ही आलो एवढ्या दर्शन मिळू दे पण मस्त एकदम त्याच्यानंतर आम्ही ते चोळप्पाच्या तिकडे गेलं चोळप्पा ते घर म्हणजे तिथे स्वामींच हे हा स्वामींचे पावलं उठली होती त्यांच्याक त्यांच्या तिथे तिथे हा तिकडे पण चोळाप्पा मठ तिकडे पण आम्ही गेलो होतो
हो ना
आणि मग पण स्वामींच्या इथे खरंच सुंदर आणि मग ते प्रसाद पण घेतला आम्हाला प्रसाद पण मिळाला
हा हा मी ऐकूनये म्हणजे आता तिथं सगळी राहायची वगैरे
हा हा राहायची राहायची पण सोय केली आणि छान आहे सोय पण छान आहे फक्त आधी जरा बुक करायला लागत कारण गर्दी असते ना तिथे
हा
हा आधी बुक करावं लागतं
होय ना आम्ही आमच्या इकड आहे ना एकमठ तिथच जातो आम्ही मी आम्हाला एवढ लाब जमतच नाही ना जरा लांबच येत ते मग म्हटलं पुुढल्या वर्षी वगैरे जायला येईल जम ना मही म म्हज आणि अह काही ना काय होत आपण जायचं म्हटलं क नाही काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात
हो खरं आहे
आता किती स्वामींचं चाललंय बघतय ना
हो हो हो पण होईल तुमचं पण जाण आपल्या मनात म्हटल्यावर होणारच ना ते जाणं कस पण आहे होईल
आता म्हणजे जायचं म्हणून
हो आणि स्वच्छता पण म्हणजे खूप आहे स्वच्छता वगैरे तिथे असं अ म्हणजे मठाचे तथे आजूबाजू किंवा आपल्याला म्हणजे तिथे समजा आपल्याला जब करायच असेल तरी आपल्याला तिथे बसायला पण असं छान आहे एकांतात जागा आहे असं अ ते वटवृक्ष आहे वटवृक्षाच्या तिथलं पण दर्शन आम्ही घेतलं तिथे पण बसायला आहे तिथे थोडी गर्दी असतें जरां बाहेर जाऊंन बसंल की छान आपल्यां हे करतां येतं
हा आतां ते अक्कलकोट म्हटलं की तिकडं सगळें जणं येतं असत्यांल नां त्यामुळे जरा गर्दी वगैरे, भरपूर असणार त
हो गर्दी असतें जरां
आणि आता कस बघल. ते स्वामीं जास्त करून करतात. स्वामी एका हक्कत, पत येतात ना सगळे त म्हणजे जे आपण गोष्ट, स्वामींना मागेल ते पूर्ण होतेच.
हो हो आहे म्हणजे, आता प्रत्येकाला अनुभव, येतोच ना म्हणजे ते असं आपल्यांला पणं येतो तेचं नां प्रत्येक वेळीं स्वांमी मंदत करतांत आपण सिरियल पण सिरियल, बघा चालू होती ना?
हा.
स्वामी आणि स्वामींच कस आहे, माहिती आहे का की अ म्हणजे. ते सिरियलमध्येध्ये बघा दाखवलेला आहे की प्रारब्धनाही, तुझ चुकणार फक्त मी त्या ज तुम. दुःख्यांची तीव्रतां असतों ती कमी करूं शकतो
हा
पण प्रारब्ध तुमच चुकणार नाही, तुमच्या प्रारब्धात जे जे आहे. ते ते घडणारच.
हो ना आता ते मूवी, पण निघाले त्यांच्या.
हो हो पणं कायं कायं कायं कायं लगेचं म्हणात नाहीं असं कसं म्हणजे ते चुकलं पाहिजे तरं तेचं त्यां सिरियल मध्यें तेव्हा त्या तो भाग मी बघितला होता, की प्रारब्ध नाही हे होणार फक्त तुमचं अ जे दुःख दुःख तुम्हाला होतं. त्याचे जे तुम्हाला, तीव्र असते दुःखाची जी ती तुमच इतकं मन शांत असतं की त्यांची तीव्रता खूंप कमी असतें असं
हा ना आणि स्वामींनी, म्हणजे ते सांगितलेच असत. तुम्ही जर त्यात घुळत गेला, तर तुम्ही त्यातच हे होत स्वंतःला कसं सावरायचे ते आपणं स्वंतःनेचं ठरवायलां पाहिजे देव फक्त पाठीशी असतोय, ते आपलं आपण केलं पाहिजे.
हा त्याच्यामुळे अ प्रत्येकाच अनुभव वेगळे आहेत, त्यांच्या बाबतीत. हो हो तेच. पणं छान वाटतं म्हणजे मलां आवडलं अक्कलकोट मलां आवडलं
हा हा आम्हीं पणं म्हणजे जातं होतों आईकडे होती नां मी त्यावेळेस दोन तीनदा आम्ही, गेलेलो म्हतात स्वामींच्या आरतीसाठी पण कसे सातऱ्यांवरूंन तिकडे जायचं म्हणलं की आम्हांला बरेचं लांब पडतं त्यामुळें आम्हीं जातंचं नाहीं आणि इथं सातारमधलं एवढं आम्हांला कांहींच माहितं पणं नाहीं नां त्या मग बंद झालं आणि कस भारी, वाटत होत माहिती चाहा पिंला असेल वगैंर आम्हीं दोनदाच गेलो असून पणं मस्तं वाटलं मलां मलां जास्तं वेळ उभं वगैंरे राहातं पणं मलां तिथं काहींचं झालं नाहीं मलां वाटतं होतं मलां कांहीतरी होईल. पण नाही मला काही, त्रास नाही झाला. मी कोणत्यांचं आरतीलां जास्तं वेळ उभीं वगैरे राहतं नाहीं पणं तिथं मलां नां काहींचं प्रॉब्लेम आलाचं नाहीं आणि किती गर्दीे होतें वगैरें मी फर्स्ट टाईमं गेलेली नां त्यावेळेसंच मलां मस्तं वाटलं मममी यांना म्हंली आपण, येत जाऊ वगैरे मग आम्ही जात होतो. दोन तीन आरती केल्यां पणं परंत कामांतूंन काहींचं नाहीं
नाहीं जमतं हो नां बाकी असतांत नां काही अडचंणी आणि असं इथून कुठं नही नमस्कांर केलां तरं येतो स्वामींपर्यंत आप आप पोहचतो
हो आम्हीं घरांत आणलीणां मूर्ती वगैंरे स्वामींची मंग त्यांच्याच पाया पडतो.
हो हो
फक्त कधी कधी वसत कराय ला - स्वामींचं जास्त पाळायला लागतं ना
हो बरोबर आहे बरोबर आहे
पण आपण काय म्हणतो की बाबा हा मनात देव असेल ना
हो भाव असेल तर का म काय आम्ही आणि नंतर ना आम्ही म्हणजे एकाच वेळेला दोन दिवसात आम्ही तीन म्हणजे तुळजापूरला पण आम्ही गेलो होतो
हा ना
हो पण तिथे खूपच गर्दी होती हो म्हणजे
हा
मग म्हणजे मिळालं आम्हाला दर्शन मुख म्हणजे असं मुखदर्शन म्हणजे मिळालं तरी पण पटपटपट म्हणजे असं खूप
आणि आता सध्या गर्दीच भरपूर आहेत असं नाही पाहिजे ना
अडीच तास आम्ही रांगेत होतो आम्ही तुळजापूरला
होय ना
अडीच तास पण दर्शन मिळालं म्हणजे आम्हाला
हा नाही आता आजकाल ते जास्तच चाललंय एवढी नाही गर्दी पाहिजे देवा दर्शन घे एवढी गर्दी खठ असते ना आणि आपण एवढा लांबून जाणार वगैरे निटदर्शन तरी भेटलं पाहिजे
आणि ते व्ही आय पी लोकांची वेगळी लाईन काय म्हणजे त्यांना आधी दर्शन म्हणजे हे अस खर नाही केल पाहिजे ना
हा ना देव सगळ्यांसाठी सेमच आहे
किंवा मग मग अडीचशे रुपय पे द्या आणि मग दर्शन घ्या असं असं आहे काय काही ठिकाणी पण मला सांगायचं तुम्हाला की शेगावला ना शेगावला अ गज गजानन महाराजां मंदिराच्या इथे व्ही आय पी लाईन आणि पैसे देऊन असं दर्शन आता नाही आहे तथे म्हणजे कधीच नव्हतं आणि आता पण नाहीये
हा ना आमच्या इकड पण त तिथ लेडीज बसलेलं असत्यात शंभर आणि दीडशे रुपये घेतल्याशिवाय जाऊन देत नाहीनवीन जोडपी
म्हणजे तिथे ना शेगावला कि ते पैसे पण घेणार नाहीत आणि तुम्ही लाईन लाईन मध्येच दर्शन घ्यायचं असंय हा असं आहे इतकं छान ना म्हणजे मला आवडलं ते खूप छान वाटलं मला
आता मस्त आहे म्हणजे देवांच्या ठिकाणी वातावरण पण किती फ्रेश असते आणि सगळी स्वच्छता वगैरे मस्त ठेवतात.
हो.
काही ठिकाणी असं म्हणजे आता काही लोक काय कराय लागलेत घराब करायला लागलत सगळं पण काही काही जपतात चांगले आणि त्या पहिले स्वामींच एवढं कोण करत नव्हत मग एवढी स्वच्छता वगैरे नसायची आता किती स्वामींची लोक भक्त झाले त्या मग किती स्वच्छता वगैरे ठेवतात ना त्यांची
स्वच्छता ठेवतात म्हणजे सेवा सेवा म्हणून ते जेव्हा तो ना आपण तेव्हा सेवा म्हणून आपण तिथे करायचं असतं ते काम
हो ना आणि केल्यानंतर ते म्हणतात ना पापधोननी
हो हो हो आम म्हणजे मठ आहे ना तर तिथे अस घेतलं जातं म्हणजे लेडीज ने की आज मी हे कर उद्या तू ते करायच अस म्हणजे सेवा म्हणून घेत लय.
हा ना.
खूप छान वाटतं हो मस्त वाटतं.
आमच्या गावात वगरे हो ना आरती पण ते कधी होती कधी नाही अस म्हण एकदाच रुटीन बस पाहिजे कंटिन्यू की हा बाबा ह्या ह्या दिवशी आरती झालीच पाहिजे म्हणून आणि मग ते दुसरीकडे गेलते म लांब बन तर आहे ना मला तासभर लागतो जायला.
हो हो हो तेच मस्त छान वाटलं. बोलून पण छान वाटलं. आणि पाऊस काय आहे का पाऊस काय आहे का पाऊस.
अजून तरी नाही आता जरा बारीक टिपकं पडलेत.
आमच्याकडे पण बारीक बारीक
कधी येतोय काय माहिती वाट बघते. म्हटल गरम गरम भजी करून खाऊ पाऊस पडल्यावर मज्या येते ना भजी खायला.
सेम सगळी तेच म्हणतायत आता
हो ना म भारी वाटत आणि बाल ना आमला मग बाहेर भाऊस पडत असतं ते बगल बगल भजी कायच मस्त वाटत हो ना
छान वाटलं बोलून तुमच्याशी मस्त थँक्यू.
वेलकम चालत.
अ